ह
हा बोलली हा बोलली
काय करालंय
का नाही बसलं मकड का कायचस
काही नाही उ तुझा आता फार्मसी चा आलय ना
हो
त्यात कोणते कोर्स करावे लागतात काय
अ तुला पाहिजे तर त्यावरबर करू शकतोस काहीतरी म्हजे मेडिकल कोडिंग म्हणून एक असत
हा
पण आता कसं आहे त्याची जागा जरा एय मु घ्या लागल्यात
यामुळं आता तिथे हे झाले काय
हा म्हणजे त्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या होत्या पण त्या आता ए आय मु कमी आल्यात
हा
हे झालंय त्याचा आणि काय आपलं क्लनिकल रिसर्च म्हणून एक आहे
हा
त्यात कसं एखादं जर तसं मज आपलं कोरोनाच वॅक्सिन बनवलं त्यावेेळी त्याच्या ते टेस्ट झालेय की नाही
हा
ते जे रिसर्च असते त्यात पण फा हा ते रिसर्च करतात की नाही आता एखादं वॅक्शन बनवायचय मग ते काय काय पाहिजे त्या ते कसं काम करत ते त्याच्या परिणाम काय होत म्हणजे चांगले परिणाम काय वाईट परिणाम काय ते सगळं बघ तर कि क्लिनिकल रिसर्चमध्येध्ये बघतात
हा
मग त्यासाठी पण फार्मासिस् लागतात
हम्म हम्म
ह असं त्यात पण आपल्याला हायच स्कोप आणि आपल्या म्हणलास तर बघ कसा आहे हम् फार्माको विजिलन्स नाही फार्माको विजिलन्स म्हणून पण एक काहीतरी आहे कोर्स त्या बाबतीत काय एवडी नाही हम्म् कारण अजून तरी एवढं ते ज काय सेमिनार वगैरे आम ते क्लिनिकल रिसर्च वरती सेमिनार झाला अे जे तिथं कामाला होते ते आलेले स्वतः त्यांनी जरा गायडन्स दिला क अस अस असतय तुम्ही असं करून ह्यात तुम्हाला पर्च्युनिटीज आहे असं सांगित ला आलेले ते
हम्म हम्म
पुढचं कोण वगैरे अजून आलेलं नाही त्यामुळे एवढी काही माहिती नाही खडचे हक
त्यात असं जास्त अस जास्त कोर्स नाही आहेत, वेगवेगळे.
हा जास्त नाही आहेत. ठराविकच आहेत तेवढेच जास्त. त काय असे वेगळेवेेगळे भरपूर. टाईपचे असे काण नाहीत. हम्म.
तिकडे कॉमर्स ला होईल असे भरपूर स्कोप कोर्स आहेत.
हा होय भरपूर आहेत ना टॅली वगैरे आहेत ना.
होय.
हम्म काय असतं टायलीच म्हणजे.
टॅली म्हणजे तुझ. कॉलेज मध्ये अकाउंट शिकवतात ब तुला.
हा.
त्या अकाउंटच्या बेसवर तो एंट्रा वगैरे करणार ते टॅलीमध्ये टाईप करायचे सॉफ्टवेअर वर त्या
तो एक टॅली म्हणजे एक वेगळं सॉफ्टवेअर असतं.
हां. तेजे काय आता, भरपूर व्हर्जन आल्यात.
हा.
आत्ताच नवीन म्हणलास तर टॅली एर. पी नाईन हे व्हर्जन आहे.
हा.
त्यात पण आता ए आय आल्यामुळ जरा.
हा. तेच आता सगळीकडे ए आयच आहे.
होय.
सगळ्या जागा भरपूर तरी ए आय नच घेतलं.
हम्म त्यामुळे जॉब मिळन्यावर अवघड होते सगळीकडे.
होय आता जरा जास्त कॉम्पिटिशन आहे. पूर्वी माणसांबरोबर आहेत. ती
हम्म आता एआये सोबत आहे.
हा.
आणि.
काय करायचं बघ.
हम्म.
म अजून काय म्हणतोस.
अजून काय नाही बघ. संतांनी स्वयंमवर तेवढ म्हणायचेत. एक मित्र आहे आमचं.
हां.
शांत हाय एकदम असं हुशार आहे.
हां असलं काय काय सांगून ठेवलंय तुला.
होय एकदम असं शां त तू त्याला काय पण बोल तुला काय बोलणार नाइ ते.
हा हा असल काय काय सांगून ठेवलंय. त्यांना माहिती हाय मी कसा हाय ते दहावीत आमची मस्ती लई असा
हम्म सांगत होते की ते कोणता एक मित्र हुता.
हां हां तो मी मीच मीच तो मीच मीच मीच दुसरा कोण नाइ.
पाय धरलेलं आणि तू काय तर लिहत हुतास भव तेेच्या हेज्यावर ते.
अ तो माझ्या त्या अंगावर लित होता.
मी नाही शंतनु हां माझ्यावर.
तरी भरपूर वेळा ऐक लय हेच्याकडण
हा मला पण मधी मधी फोन आला की सांगायचीत. तुझं उदाहरण देतोय म्हणून.
काय म्हणून?
अ की असं असं कोण एक हुत्ता आमचा मित्र त्याला आम्ही असं पिडायचो. एवढं पिडायचो असं असं अशी उदाहरणं देतोय म्हणतोय तुझी.
हम्म.
आणि शंत्या आणि मी कसं बेंच पार्टनर ना. मग त्यामुळे आमचं दरोज कायतरी कायतरी चालायचचं.
हम्म.
मग स्वयम्या आमच्या माग बसायचा.
हा.
त्यामुळे मग आमच मस्ती दरोज चालायची, कायतरी कायतरी
हम्म.
एकमेकांच्या कंळा काढायच चालू होत रोज रोज कायतरी वेगळं आमचं तासाला दोन वर्ष भरपूर मजा हा शंत्या शंत्याचं तेज काय विचारू नकोस.
हम्म.
असला पिढायचा माहिती हाय मला. ही पाच सहा जणसाठीग मिळून मला ध ती पाच सहा जण मिळून मला धरून माझ्या अंगावरून नायची कायतरी त्यात सूत्रदर्शन तुम्ही अहे एसी त तस तर जा शंत अस
अहमाला महानत अही याओ त तीन चार जण धरणार मी जाऊन कपाळावर असे लिहिणार स्वयम काय तर असं तुझं तोंड धरलेलं असं काहीत म्हणाल ते
हो मग नंतर मागं लागल्यावर मग पळायच जिकडं तिकडं मग वरग झाला सा पडायचीेतेच खऱ्या नंतर बेल झाल्यावर लेक्चर चालू झाल्या अ हा अस असत्य सगळं त्यासाठी मला परत तिकड ऍडमिशन घे आमच्या बरोबर म्हणून माग
पिडायला परत
हय मग मला म्हणतात कि एवढा खाऊ आम्हाला डायरेक्ट शर सोडून दुसरीकडे घेतलास एडमीशन
शिश
एवड
हा काय बोलाय दादा त्यांन
तू कॉलेजमध्येध्ये ऍडमिशन घेतलेला तवापन विचारायच. तुम्हाला ते आली काय बघ ते आली काय बघ.
मला मला फोन येत की त्यांचा दररोज. हा म आ. नजर आहे म्हणते तुझ्यावर आम्ही माणसं लावल्यात म्हणते माग.
ह
काय बोलायचं त्यांना. वरपर दिवस त्यांना काय भेटलेलं नाही खरं.
हम्म.
सच फोन वरतीच बोलण होते.
होय.
बघ आता दोन चार दिवसाला ह तेवढ्यात भेटलो तर भेटणं होईल.
भेटत नाही अजून.
हा ओ.
त्यांना काही सुट्टच दिलेल नाही डायरेक्ट चालू झाले यांचं.
पाच सहा दिवस आहेत म्हणल्या वाटत तो.
तेस की चार दिवस. नाही पाच सहा दिवसच सुट्ट्यां मिळाल्या.
हा.
आता त्यांचं पण चालू झालं.
तेच का आता लगेच चालू झालं सेकंड. चांगलं आहे. हो लवकर तेवढ्या खर चांगलं.
होय.
हम्म.
म्हणत आता आता लवकर चालू करून हे सेकंड इयरच्या एंडिंगला सुट्ट जास्त देणार आहेत असं म्हणाल ते.
हा मला पण म्हणलंय त्याचं तुम्हाला तुमचं बाहेर येतं तुम्हाला भरपूर सट्ट्या मिळाल्या.
हे दोन महिने तरी सुट्ट्या मिळाल्या.
हाम मी.
सुट्ट्यांचा वैताग आला. बसून बसून.
एक सहा महिन्यान महिना दोन महिने सुट्टी. चांगलंय. मधले सणवार हे गे.
तेच की घरात बसून बसून कंटाळ येते.
ते हाय. खरं कोण नसल तर कोण नसल तर नको वाटतेय घरात पण. कोणतरी पाहिजे मित्र वगैरे.
हम्म.
मग का वाटत नाही तस
हो
आमच बघ मस्त वेगळ हॉस्टेलला असतोय आम्ही बसलोय कॉलेजला नाही गेलो तर
ह ह हॉस्टेल जे ते एक बार आहे
हॉस्टेलला एक झोपू पण देत नाहीत लवकर स्वतः तर झोपत नाहीत दुसऱ्याला पण झोपू देत नाहीत लवकर अवघडायचं ग
हम
सप जास्त हॉस्टेल बाबा आमच्या दंगा मस्ती चालूअसत हो काय आणि
हं
दंगा मस्ती मस्ती मध्ये कायम चालू असते बघ
होय. तिथं आणि तुमचं काहीतरी टायमिंग असणार की,
काय नाय कोण काय विचारायला येत नाय काय नाय किती वेळ झोप ला? किती वेळ उठला? काय
तस काय नाय. त माझे एक कॉलेजवरचं मि त्र होता इथं हॉस्टेलला आपलं काय ते दसरा चौकच्या इथे त्यांना सगळं टायमिंग वर संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत काय मोबाईल वगैरे उकायचा नाही.
हा एक ह्याच्यात कॉलेजला होता. अकरावी बारावीला होता काय?
नाय नाय आत्ता फर्स्ट इयरला
काय माहिती बा हा एक एक एक एक हॉस्टेला असेल स्ट्रीक हंम आणि हे कस मेन शहरात हाय ना ते
होय.
आमचं कसं आत गावात हाय रे कोण तिथं आत नाहीत. विचारायला येत नाय काय नाय. म्हणजे मेन गाव आहे तिथनं आत तीन तिथच गाव आहे. आमच्या हॉस्टेल च्या बाजूलांना घरा आहेत. ना काय आहे. दुकान पण नाय ये साधं हा डोंगर विंगर आहेत. बाजूला मागणं मस्त व्ह्यू दिसतय डोंगर विंगर
चांगलं हाय की, मग
म अस मस्त आहे बघ त्यामुळं कुठं जायला येत नाही यायला येत नाय मस्त तिथं नेटवर्कला बसायचं नेट काय असेल ते चालवायचं आणि बसायचं शांत दुसरी काय काम नाय
तू ॲनिमी वगैरे बघतोयस काय?
हम्म बघ म्हणजे बघायचे आहेत तसे थोडे आता विचारून घेतले बघूया आता बघू कधी बघायचे ते
कोण स्वयमाने सांगितलेली काय?
त्यानचं सांगितलंय
मला पण स्टार्टिंगला त्यानेच सांगितलेलं. ते असं असं असतय बघ तु जरा चांगला आहे
मला पण सगळ आधीच सांगितले खर मी काय बघितले नव्हते
बघ कि चांगले असत्यात
हा ते कस पिक्चर वगैरे सगळे वगैरे मला पिक्चर वगैरे बसले कि का ते वेळ नाही
माझ्या मते जर पिक्चरपेक्षा ये जरा चांगलं वाटतय
हा बघायच आता बघूया सांगितलंय ना तेना ते एक ते बघतो
हम्म सिरीज वगैरे असत त्यात थोडं चांगल-
हा सिरीज बघतोय मी सिरीज चा काय विषय नाही ॲनिमे नाही बघू तरी
बघ चांगलंय
हम्म
त्यांना तुला काय सांगितलेत
ते डॉक्टर स्टोन आणि अजून एक दोन चार नाव काय तर सांगितलं
हा
बघायच आता त्यातल एकदा तरी
मग डॉक्टरस्टोन पहिला बघ चांगली आहे ती